हां बोला
हम्म काय चाललंय?
काय नाही, आहे की चालू.
हम्म हम्म
हम्म, काय नाही बसलोय. मग तुम्हाला साडी वगैरे घालायला आवडतय की नाही?
साडी तेन आवडतय की, खरं रोज रोज कसं होतय सांगा? साडीत काम करायचं होत
करायचं होत नाही होय आता काय ते आपल्या म्हणजे हे जनरे आपली हेच नाही सोडा, रोज साडी नेसुन म्हणजे आवडत्या पण अं कधीतरी कार्यक्रमाला, बाहेर जाताना कुठेतरी
ते साडी नेसून बसायला आवडतय काम करायला आवडत नाही.
तसं म्हणजे आपल्या तरी पिढीच हेच झालं की, साडी आवड ते पण म्हणजे साडी घालून बसायचं, ते मिरवायचं हे रून ते बाहेर वगैरे फिरायचं एवढंच पण
तर ते कामाकडे लक्ष नसतय ते साडीला डाग लागल हे लागल हेच्या नादात क नाही. आणि जमत.
जमत नाही ओ काम म्हणजे ना. जरी साध्या जरी साड्या म्हटला घालून तरी काम आपल्याला म्हणजे हेच होत नाहीत. ते,
होय जम भरभर करायचं. तसं होत नाही तेच कस ड्रेस अडकवला की पट पट सगळी काम होतात. ''मी पण सण वार काहीत असला तर एखादेळेस नेसायची म्हटली की, नाही सगळं काम बिम. मग आवरून सगळं कपडे वगैरे धुन सगळ आवरलं. कि, मग सााडी नेसायचं आणि मग मेडिकलला यायचं.
होय तसच करा. म्हणजे आता हेच झालंय आपलं कस आधीच्या बायका. कशा साड्या नेसून काम वगैरे.
आधीच्या बायका नौवारी साडी नेसून काम करत होत्या.
मग नऊवारीेत ना म्हणजे आता आपल्या आई पण म्हणजे नेसून करतात. सा साड्यानीसूनच काम करत तर कशा म्हणजे करतात. काय काय माहिती कारण आपल्यासार आपल्याना एक दिवस जमत नाहीत. त्या कायम म्हणजे वर्षानवर्ष तेच करत आले आणि कधी काय अस हे, पण आपण कसं म्हणजे सारखं तक्रार करत असत कि, थांब माझ्या साडीयला हे लागल नाही तर हे नाही मी जा मी साड असं वगैरे आपल्याकडून होत. ते पण त्यांच्याकडून तस म्हणजे कधीच होत नाही.
कोण कोण साडे असली तरी रात्री गाऊन घालत्यात. च आपल्या मम्मी त्यांच तस असते काय बघा सकाळी. संध्याकाळण सकाळी उठूपर्यंत आणि परत.
परत साडीवरच म्हणजे ब बदला साडी घालून दुसरं पण काय नाही. आम्ही पण म्हणजे आता गरमीच एवढ्या आता गरम होत होत त्यावेळी. साडी कसं म्हणजे आपल्याला ड्रेसमध्ये एवढं गरम होत. ते एकदम असं कम्फर्टेबल आपण. जरी असलो तरी पण आपल्याला इतक्या गरमी होत्या आणि आताची ह्या वेळची. तर उष्णता म्हणजे जास्त होती आणि मग त्यावेळी जरी आम्ही. च्या मम्मीला जरी आता आम्ही म्हटलं मम्मी कशाला एवढं म्हणजे साडी वगरे घलत बसते अस घाल एखाद्या ज म्हणजे. गावणच काय होतंय रात्री. झोताना पण घालायचं कधीच आम म्हणजे कधीच नाही घात ''--'' म्हणजे असं आपल्या मम्मीच्या एजच्या हा बायका कधीच असं घालत नाही. पण कस त्या सहणमध्ये सगळा हे आधीची म्हणजे परंपराच होती सगळी.
त सवयच नाही त्यामुळे ते घालू वाटत नाही नाही आणि त्यांना कसं. पहिल्यापासून ते साडीत काम करून सवय झाल्या त्यामुळे आता काही. त्यांना त्याच एवढं वेगळं असं काही वाटतच नाही त्यांना रोज आपलं हाय तस.
हा लग्नाच्या आधीपासूनच म्हणजे त्या एक पहिलं कस. लग्नाच्या आधीपासूनच साड्या घालत म्हणजे मुलगी वयात आली नंतर. मग साड्या ते घालायला म्हणजे त्यांच्या हे होतं नाय त्यामुळे. त्यांना काय म्हणजे हे वाटत नव्हतं.
पण माझ. नवीन लग्न झालं त्यावेळेला सासूबाईने थोडे्या दिवस मला पण रोज साडी घालायला सांगितलेली नये. मी दिवसातन चार पाच वेळा साडी नेसणार, खर तरी पण निघायच चीच, जमतच नव्हती आणि ते पिन पिन करायला पण सवय नसायची, लवकर याय यायच तर, एक तास माझा साडी नेसण्यातच जायचा.
जायचा हा. मला आम्हाला, आता अजून असं होत. म्हणजे, आता रेग्युलर काय, मी काय लग्न झाल माझ नवीन लग्न झालेलं. त्यावेळी पाच दिवस फक् म्हणजे, मी साडी घेतली म्हणजे, घातली. तिथ असताना फक्त पाच दिवस फक्त घातली. ते पण आमच्या घरातले म्हणजे सगळी जण काय अस म्हणजे, म्हणत नव्हते, त्या मी माझ्या पहिल्या दिवशी मी साडी ने सलेली का नाय, दुसरी आपले शालू काढून नेसतो, आपण त्यावेळी आम च्या घरातल्यानी म्हणजे, सगळ्यांनीच म्हणजे तिथं, घरातल्यानी सांगितलेलं की, अं तुला काय म्हणजे, तुला काय घालायचंय, ते तू घालत जा म्हणजे, असं काय आमची हरकत नाही, माझ्या मिस्टरांनी पण म्हणजे सांगितलेलं. ए, काय पण म्हणजे! चाललं, असं काय नाही की, हेच घालायला पाहिजे तेच घालायला पाहिजे, असं काय नाही. मग पाच दिवस मामी होती ना, माझ्यासोबत मग आमची मामी कशी म्हणते नाही. नवीन आहे. आणि असू दे म्हटले, तस नको तर मग हे, मग पाच दिवस तेवढं घातलं इकड आल्यानंतर जे ड्रेस चालू म्हणजे, परत आपल्या हाय तस रुटीनमध्ये मग कधी तर फक्त कार्य क्रमाला किंवा बाहेर कुठेतरी जायचं असेल तर, तेवढंच म्हणजे साडी घालतात. आणि ते पण कशा म्हणजे आपल्या आता साध्या साड्या नसतात अशा काटा पदराच्या किंवा हा, नाही बाहेर जाताना पण, आपण असं साध्या सिम्पल असं नाही, ना नेसतं बा चांगल्या हेच्यात, मग एक तास दोन, एक दीड तास लागतो साडी नेसायला. अजून पण म्हणजे, एवढं असं परफेक्ट जमतच नाही. त्यांना कसं हा, आधीच्या पहिल्यापासून ते प्रॅक्टिस असत्या रोजचे त्या, मग त्यांना एकदम पाच दहा मिनिटातं तर साडी नेसून तयार होतात. मम्मी तेन आमची
त्यांना सवय आहे. त्यामुळे कसली पण साडी असू द्या. त्या पाच मिनिटात नेसून तयार होतात. आपण साधी साडी नेसायचं असल, तर पण दहा पंधरा मिनिट
दहा पंधरा मिनटं लागतात. आणि आपली पण अ स सुरुवात कसा म्हणजे, आपण उठल्या, उठल्या आधी आपण पहिल्या फोनवर म्हणजे रिलस बघणं, सगळं आपण म्हणजे, हेच चालू झालंय आता सगळीच तस कर तात. उठलं की पहिला फोन ला आपल्या हातात, मग बाकीच सगळं मग हा पहिला एक दहा पंधरा मिनिट उठून सगळं स्टोरी वगैरे, इन्स्टा वगैरे, सगळं बघून मग मग, आपण उठून फ्रेश वगैरे होणार पण हा
नाही कमी आलं, तर उद्या हजबंड ला बोलवलं. हॅलो
तेच म्हटलं, आताच म्हणजे, आपलं हे पिढी आणि आधीची कसं म्हणजे
हो आता आपल्यापासूनच बघा. इथून पुढची पिढी सगळी अशीच होणार आहे. नंतर नंतर त शाळाच बंद होतात का काय माहीत?
हा. ह्याच्यापेक्षा पण फास्ट ए. आत्ता तर बघितलं ना रेडीमेडच साड्या आल्या आहेत. आल्यात म्हणजे मार्केटमध्ये.
तुला काय पिन बिन काय?
पिन काय? काही नाही. फक्त ड्रेस घातल्यासारखं ते घालायचं आणि जायचं. पण त्यात म्हणजे जे हेच- नाही. म्हणजे अस मज्जाच नाही ते. आपण पण कसं? आता आपल्याला पण कधीतरी नेसतोय. त्यामुळे आपल्याला पण म्हणजे जरा आवड वाटतेच. साडीची. हा. पण ते काय- त ते काय म्हणजे ड्रेस घातल्यासारखं घालायच आणि झाल. त्याला नाही काहीच हे नाही. कायमचेच. पाणी चा आवाज आहे
ते कस जरा आपल्याला हे. आणि आपल्याला पण बघा सणवार हे असला की जरा- म्हणजे साडी घालायचं म्हटलं की, जरा काय तर वेगळं असं वाटतंय.
होय आणि आवड आवडी न म्हणजे घाल- -तोय पण आपण अस. असं पण नाही त्यान म्हणजे, पुढच्या पिढीच काय होतय काय माहिती? ते बंदच होणार म्हणजे बंद-
आपल्या पुढची पिढी किंवा त्याच्या पुढची पिढी. बंदच होणार. साड्याच बंद होणारयेत. लागला आता आता.
का तिन काहीतरी ते म्हणजे हे करणार. ड्रॅफ्ट वगैरे करून मग ते काहीतरी हेच- करणार ते नवीन पद्धतीने.
गोवा म्हणा किंवा मुंबई, पुुणे इकडचे बघा. जे म्हाताऱ्या आज्या असतात की नाही त्या सुद्धा ड्रेस- घालतात. त्या सुद्धा साडी नेसायला बघत नाहीत.
होय. होय. ड्रेस घालतात त्या पण.
पुढचा जमाना लई वेग-
लई वेगळा येणार ए. होय. सगळ डिजिट- -टल होऊन डिजिटल पेक्षा वरचं, पुढचं होणार आहे सगळं.
होय, सगळं तसच होणार.
चालेल. ठेवू?
चालतय. हा. हा. ठीक आहे.
हा.